हा बोला ताई. हा सांगितलं होत आता कॉल आला होता मॅडमचा, की ताई कॉल करण म्हणे तेवढं बोलून घे म्हणे मग तू मी म्हंटलं चालेल म्हटलं.
तेच म्हटलं आता दहा मिनटं तू तिला म्हटलं काय गप्पा मार म्हटलं आता तिच्याशी नवीनच ये. काय तर, तु कुठलीय आणि?
मी अंबनेरची.
आंबनेरची का आणि इथे राहा इथे कुठे राहते मग? रूम घेतलेय? हो का, हा हा हा तिला म्हटलं आता ओळखीचं नाही म्हटलं आता गप्पा तरी काय मारू म्हटलं मी. किती महिने झाले तुला कामाला हॅलो! येतोय आवाज? येतोय ना, कामाला किती दिवस झाले आहे?
इथे मला येऊन झाला एक महिना झाला, कंप्लीट दीड महिना झाला म्हणजे एक महिना कंप्लीट होऊ गेला आता सेकंड मंथ चालू होवून गेला.
होव का
हम्म
बाकी काय?
चालेल तुम्ही काय करतात मग? अ कुठली हर्ष अं
पायोनिअर पायोनिअर ह अशोक मारतला. हम्म हम्म पायोनिअर हो अशोक मारतले तू कुठे राहिला म्हणजे ओझरमध्ये कुठं राहते आणि?
अं आम्ही साईकीड्या फाट्याला सिमनलकर टाऊनला. ह
म्हणजे पहिल्या पा ताई म्हणजे लग्न झाल्यावर इकडे आलीय का? का पहिल्यापासून इकडे राहताय?
कोण मी नाही आम्ही आत्ता शिफ्ट झालो‌.
नाही तुझी बहीण.
अं नाही माझी बहीण नाही राहत इथे.
मग? नाही तू म्हणे ना ताईकडे राहतो. हो का हा हा नंदेकडे राहते का? नंदेकडे का हम्म हम्म हम्म.
नंनद राहतात इथे, मग ते लांब राहतात आमच्या घरापासून ते दत्तनगरला राहतात.
हा हा हा
तुम्ही आता शिफ्ट झाले म्हणजे.
हो आम्ही आत्ताच शीफ्ट झाले. सलून काम करतात ह.
हम ह तू पण ना. तुज काय नाही तू तुझं झालं पहिल्यापासून ॲप कधीपासून चालू केलं तू हा.
अ माझे वीस कॉल झाले त्याच्यातले पाच कॉल त असे वाया गेले बाकीचे. पंधरा कॉल झाले व्यवस्थित अह.
पाच झाले आणि मग आले का तुझं व्यवस्थित सगळे.
हआले ना माझे.
पंधरा कॉलचे.
अ सुरुवातीला एकशे नव्वद आले मला आणि आठस- अ आठशे शहाऐंशी रुपये पेंडिंगला आहेत अजून.
हो का.
ते भेटतील अजून पाच सहा दिवसानंतर ते कस सात आठ दिवसानंतरच भेटतात ते.
हम्म.
हा मग ते भेटणार आहेत आता ते झालेत. आठशे शहाऐंशी माझ्या वहिणीला झाले माझे. ह येतात ना.
हो ना कारण हे कस असं वाटतं काही फो हे नको निघाला म्हणून भीती वाटते.
अ नाही नाही नाही तेना ते ऍपच सर्च- पण गेला ना तर ते गुगल सोबत ते झाले ते. पार्टनर पार्टनर आहे गुगल त्याच्यामध्ये.
हो का.
हो.
आणि एका वेळेस एकच कॉल होतो मग दुसरं आता आपण दुसऱ्यांना लावू नाही शकत म्हणजे दुसऱ्यांदा आता? तुला केला तर तू लावता नाही येणार आहे ना.
नाही लागेल चार कॉल असतात एका जणाला हो एका जणाला- हो.
बरबर चार कॉल करू शकता म्हणजे. कॉल एका वेळेस नाही करता येत पण असं एक याच्यात ना.
हा थोड्या थोड्या वेळानंतर मग करता येतात एक दीड तास झाला का मग. पुन्हा दुसरा कॉल लावायचा असं.
हा हा हा. बर ती साखळी वाढत वाढतच जात असेल पुढे पुढे. मग ते त आता त्यांनी मला एक व्हॉट्सअपला मेसेज आला होता त्यांचा त्यांनी तर- टाक्स दिला मग त्याच्यानंतर मग तुम्हाला अजून पुढे पुढे हे करत राहू म्हणे असं व्हॉट्सअपला टाक. दिलय त्यांनी तू तुला पण आला असेल ना तसं मागे.
ह मला पण आलय हे मला प- पण सव्वीस तारखेपर्यंत त्यांनी सांगितले हे सव्वीस तारखेपर्यंत तुमचे. हा तेव्हा मग मला दुसरा टास्क देतील ते.
हम्म हम्म हम्.
हम्म.
दिलाय त्यांनी अस आताआजच आलाय तो मेसेज सव्वीस पर्यंत टास्क पूर्ण करा म्हणून. पाच कॉल पू पूर्ण. तुला आता किती कॉल असेल मग पहिले पाच हे नंतर मग किती कॉल राहतात वाढत वाढत जात असेल ना.
अ पाच पाचच येतात ते पाच पाच कॉल्सच हा. म असे तीस कॉल करायचेत आपल्याला मग तीस कॉलचं झालं का?
हम्म, मग ते पूर्ण.
मग आपल्याला दुसरे टास्क येतील ते मग हा टास्क नाही येणार कॉलिंगचा टास्क नाही येणार.
मग दुसरा एक. नंतर का म्हणजे कॉलिंगचा नाही मग कसला येऊस येतो मग नंतर.
आ नंतर ट्रान्स्क्रिप्शनच आहे मग ते ना एक ऑडिओ पाठवतात आपल्याला असा एक दोन सेकंदाचा ऑडिओ पाठवतात मग तो. ऑडिओ जस तसं ऐकून आपण टाईप करून तो त्यांना सेंड करायचा असं आहे.
हो का
हो
हां हां हां मराठीमध्ये का इंग्लिशमध्ये?
अ नाही मराठीतच.
मराठीच टाईप करायचं.
हो जस म्हणजे ते जस बोललेले असतील ना तस ते शब्द टाईप करून त्यांना पाठवायचे.
हम्म हम् हम् मराठी टायपिंग टाईप करायलाला वेळ लागतो सवय ते आता इंग्लिश टायपिंगची सवय होऊन जाते ना,
हा ते देश मराठी म्हणून जे आहे ना ते ते डाऊनलोड, करून घ्यायच त्याच्यात मराठी इझिली होते आपण
हा ते हम् हम् तसे पटकन शब्द येतात ना इंग्लिशचे तसे मराठीचे हा मग ते बरं पडेल मग ते ब म्हणजे ते कसं एकदा आता ते मराठी हाता खालून निघून गेला त्याचे काना विलांटी टाईप करायला बराच वेळ ते इकडे तिकडे राहतात पटकन
हा नाही मग ते देश मराठी ना आपण इंग्लिशमध्ये केले टाईप केला ना तर तो केले शब्द बरोबर येतो मग,
हो ते बरं पडेल मग तस पावं लागल तेच ना मराठी, तेच म्हटलं म्हणजे थोड कायलच होउन जात.
तेन बतीस टास म्ह बतीस प्रचे टास्स मग आ हा एक पहिलाच अजून तर पुढे अजून वाढत जातील मला असं,
हो ना, आणि मग त्याला ते तसं म्हणजे काय असेल ते प्रॉफिट वाढतं का आपलं जेवढं आहे तेवढंच भेटतं.
हा..
नंतर पुढे असं वाढ वाढचां असेल ना ब पुढे काही,
हो वाढणारच ये ना.
हो ना,
हो हो वाडात झाइ हे कॉलिंगच त्यांनी फक्त ठेवलेले कॉलिंगचे,
हा,
तीस कॉलचा टास्क ठेवलेलं नाही तर तीस कॉल झाल्यानंतर मग ट्रान्स्क्रिप्शनचे कंटिन्यू चालू राहतील मग ते.
हा हा हा. ठीक आहे ना बघू करून करून बघायला काय हरकत आहे जेव्हा फ्री राहू तेव्हा करत राहायचं.
हा रिकाम्या वेळेत करून द्यायचे कॉल.
दोन पैसे आले तर कोणाला नाही राहत नाही का नको वाटत.
नाही आणि आपल्याला कुठे कष्ट करायचे फक्त
हा तेच ना कॉल बोल कॉल वरबोलायचंय बघू करून बघू मी तस ते इनस्टॉल त्याला व्हिडिओ बघितल्या होत्या बऱ्याचर जणच्या त्या अस आप आपल्याला हे वेगळं वेगळं म्हण कार्य ऍप नव्हतं ते वेगळंच काय काय सांगायचं मराठी टायपिंगमध्येच होतं ते पण
हा मी पण बघितले अ एक दोस्त ऑप म्हणून ऐ पण ते मला ऐ ना म्हणजे ह याच्यातलं वाटलं ते पाकिस्तानच वाटलं कारण की ते पण होते ना मी सर्च केलं मी पण ते भरपूर आहेत दोन तीन आहेत मराठी ण मराठीचे पण आहे फक्त आपण हंदी जे डेटा टाईप करून होतो त्यांना टाईप करून पाठवायचा असे दे पण काय काय पण मग ते पैसे मागतात ते त्याच वालं की तुम्ही दोन हजार रुपये भरा तीन हजार रुपये भरा
हम् हम्म हम्म इथे तस पैसे वगैरे काही लागले नाही म्हणा
नाही इथे पैसे नाही लागले
हम ह ठीक हे बघू करून
हा मग नाशिकला कुठे जातात ताई तुम्ही
मी इकडे विजय ममता आहे ना विजय ममता थिएटर नाशिक पुणा हायवेला
हा
अ फेम टा त्याला भरपूर नावं झाले आता विजय ममता फेम टाकीज आयनॉक्स बर्ल नाव आहे तिथे आणि त्याच्यात मध्ये हे आमचं थोडं ड्रीम सिटीच्या समोर हम्म ड्रीम सिटीच्या समोर नाशिक नाशिक रोडला जातानाच लागतं माझं म्हणजे मॉर्निंग ड्युटी राहत कधी आठ ते चार आणि एक इव्हनिंग राहते बारा ते आठ अशा दोन टाईम राहतो दोन आठवडे मॉर्निंग राहते एक आठवडा इव्हनिंग राहते असं होत बारा ते आठच्या हा बरे तर होतोय तोपर्यंत च नाही व्हायला लागलं का देवू सोडून मग हा हा हा होतयं तोपर्यंत चालू द्यायचं कंटाळा आला जास्त कामग टाइम पण जातो तेवढा चार लोकांमध्ये आपला
हा आणि आपण पण अपडेट राहतो ना मग कि नाही नवीन काही तरी हाय नवीन काहीतरी शिकायला भेटत घरी बसून काय ते
नव्हता ना पहिले माझे मिस्टर गेल्यानंतर मग करायला लागली त्यांनी कधी जाऊ दिलं नाही बाहेर काय करायचं घरातच मग घरात शिलाई काम काही साड्यांचं असं चालू केलेलं होतं मी
हाआ
ते शिलाई काम करून करून पण कंबर जाम होत आली कंबर कंटिन्यू बसून बसून हम्म
आणि तुमच्याकडे ते इलेक्ट्रिक मशीन नसेल साधी मशीन असेल
नाही पहिले होती साधी मी इलेक्ट्रिक करून घेतली होती ना मग मशीन मो टर लावली ना पण तरी कंटिन्यू बसणं होत ना गं सारखं म्हणजे कंबर करून बसावचं लागतं ना शिवायला पण म्हटलं तरी बसणं तर आहेच इलेक टक्ट्रिक जरी असलं तरी खाली पाय चालवावे त मागून कंबर बसूनं करावंच लागतं करते म्हणून म्हटलं जाऊ दे त्यापेक्षा अने तर हां चार लोकांमध्ये थोडं बाहेरचं पण माहिती होतं थोडसं
हां, आणि म इथे तुमची ड्युटी कशी अ, म्हणजे तुम्हाला काय वर्किंग असत तरी?
रिसेप्शनला. आपलं ऍडमिशन करायचं, हो ओ पी डी बघायची, सर लोक क आल्यावर. मग काय असे टु डी चे रिपोर्ट राहतात, ते टाईप करायचे.
हं.
फुल वर्क राहतं चालूच राहतं दिवसभर.
हं.
हं हं. ॲडमिशन म काय? पुढी सगळं लेख लिखण लिखाण काम राहतं काही. काही कॅम्प्युटर वर राहतं. ते करायचं म तेवढं.
हं. मग तुम्हाला कम्प्युटर ऑपरेट करता येतं?
हो. म मी एम एस सी आय टी केलं ना. कोर्स केला ना मी. हं. कोर्स केला होता ना मी. हं. हो हो कोर्स करून घेतलाय ता मी.
हं.
कोर्स करून घेतला अन मग शिकली त्याच्यात. म तेव्हाच मग कधी क टाईपो रिपोर्ट टाईप करावा लागता. एक्सेलमध्ये शीट बनवावं लागतं काही काही वेळेस.
हं हं.
म बरेच कामं राहतात काही, होत मग ते त्याला तर कॅम्प्युटर शिकाय लागायच शिकायला.
हं. हा ते कामातच येतं.
हं ते काही वाया जात नाही. तेच ना. तुझा पण ट द प्रीती बरोबरच राहतो का टाईम?
हो त्यांच्या सोबतच राहतो.
तिच्याबरोबरच राहतो, हं.
हो. हो आज त्या तिथे हे होतं ना, डोहाळ जेवणाचा कार्य क्रम होता. मग त्या म्हणे मला जावं लागेल लवकर मग त्या गेल्या.
हं.
ठीके, चालेल चल मग. भेटू कधी भेट झाली तर. हो हो. चालेल चल, हां. हो हो चालल.